पोरं दागडू करू राहीली.
हम्म शारदाची पोरंगी नाय ती बारूळी आहे. येऊशीक बि रडत नाही ना कुत्री!
चांगली शांत म चांगली काम करू देेते शारद तईला.
बोलती लगी हट बाय
हाव का किती महिन्याची झाली?
आता अकरा महिन्याची दहा अकरा महिन्याची.
बापरे बरेच लव
हा मस्त धरून धरून उभं राहिला पाहती लई प हे ती तापड
हो का!
कसं घ्या तुम्ही तिला रडतच नाही ती पोरगी.
शांत आहे.
शांत म्हणजे आई तिची आई सांधाकाळी शेतातून बी येती प्यायला पळत नाही का काहीच नाही काहीच नाही.
हाव का मग घरी कोंनाजवळ राहती व?
हम् सुपडाबाई
खाती पिती का आस वरचं?
दोन टाईम खाऊ घालतिया तिला का काही दूध बिस्किट खाऊ घालतिया काही नाचणीची पेज आहे काही सरलॅक्स हाय वाटतं. ते एकदा दोनच टाईम ती युज कर, ती काय दहा अकराला जाती. खाऊन पिऊन घालून झोपीन घालून जाती. बारा एक वाजता खाऊ घालते आन एकदा चार वाजता.
हाव का!
हम्म!
हा पण मग तरी बी हा आजी घालत आसण म्हणा.
रडायचे मग एक वर्ष भर रडत होती.
के रडकी राहतिया.
हो माहितीय मी रडकी होती.
माय रडके नव्हते पण माय रडकी नव्हती. मी समुबी लय शांत होती.
खायचा बी लय रांगडा होता. खातच नव्हती.
जास्त. वरचं काहीच.
वरच असं पण पोटात काही राहत नव्हतं.
हम्म.
बारीक तर अजून बी.
हा.
मनतय की, आवडत नाही? ते आवडत नाही?
अजून बी तेच नखरेलयत.
ह.
काय पली नखरे करते बाई. हा.
बसायला नाही येत का आपण?
नाही गड्या, मी नाही येत. आप्पा येत्यानीच की, आमचे आत्ता. नाही आई बी नाही जास्त आता आता काय काय शेत नाय काय शेत नाय काय नाही राहत.
नाही, काही तो वाचून दाखवायच मग.
हा, तेवढ काय आप्पा येत.
आर्या
हम्म. आईन -आईने यायचं असतं.
आणि तर ते तुमचं घर बी लांब आलं. न ते संध्याकाळच अस्त
ढयासनामा जीवारी येत. पाण्या- पावसाचं, थंडीच, जीव्हार येतं. आईकडून नवलच असतं.
याला - त्याला मी जिवार येतो मला. जिवार येतो. दामू काका
त हाव. नाही माला असं, असं मानशिवपुरातं रायकल. लय आवडतं, मीले. कधी, एक दिवस बी नाही विसरत. जेव्हा असलं का, तेव्हा लगी मोबाईल वर लावून देते. पण मग ते कसं, ते रात्रीच हा. ते क ये पहा रात्रीच ना. हे पाहा, आपलं स्वयंपाक राहत्या. धून -भांडे राहात्या. हे राहात. नाही जम, पोर दांगडू करत त्याने येन होत बाई.
शेतातून जर आलं ना मग आल्यावर, स्वयंपाक. मग धुनं, भा नंतर भांडे मंग. जेवणं. लय बोअर होऊन जातं ना ओ.
हाताखाली कोणी असल, मग फरक पडतो ना. आ पोर करून ठेवलं. कोणाचं करून ठेवत्या, स्वयंपाक.
हो. घरी असल्यावर, मग काही आओ वाटत नाही ओ यायला. घरी गेल्यावर करायचं, म्हणल्यावर म जीवार येत.
म. जीवार येतं. माझ बी नाही जमत बाई जास्त याला. स्वाध्याच. मी शिवपुरांनी सोडीन, बरंका. मग तीतं लय आवं येढय. तर स्वाध्याच्या जायचं, तिकड लय जीवार येतं मला.
हा.
इकडं मंदिरात असल की, या मारुतीच्या काही वाटत नाही मग.
हा ते आज का मला चालल्या.
ह, हाव का? ह. हाव ना, मग आता मेन - मेन त चालू झाली ना?
तुम्ही सख्या मावस बहीणीय, हे काही वाटत का नाही, गावात असून.
हा, हा. म आता काय करत्याय. ती वीस सासरवाशी न मी बी सासरवाशी कधी हं.
उकळू दे उकळू दे.
दोघी सासरवाशी आणि मग.
लॅपलेच्यान ान्याम चचान त्याेच्यान प्रापोणे आमला माहिती व आ कत आहे.
आता कस आहे आता हे पाय फरकच राहतो ना दाब राहतो ना. आणि थोडीच भसत बोलते येत निघत येत पटकन. मग ज्याच्या आता ज घरातलं त्याला माहत राह का हो बाई.
मग काशाला रिकाम जाऊ दे.
म्हणा तु जायच अस समजायला. ला बिघनला तर मग फोन लावते बा येते का तू?
हा आम्ही अस बाहेरच भेटतो. तो असं कधी एकमेकींच्या घरीने काय तर बा मी आवडत असीन गल्लीत बी नाय जात कोणाच्या.
कस राहत आता नाही जाता येत. नाही जात येत ना मेहमाल. आपलं काम भलं आपण भल काय करता.
ह थँक्यू
हम्
काम ला. आम्ही तिकड आमच्या इकड मग आम भेटलो का मग बोलतो आम्ही.
हा.
त लग्न जायच असलं का मग तिी फोन कर तथून यायचंय का मगम्हीाखव म्हण तु जायं असल का म-
हा
हम्
तेवढेच भेटतो आम्ही दुसरा नाही भेटत.
अ
हो जव लांबूनच गो बर आहे काय करते मग.
ला नाही जावाला काय?
एक मुलगा एक मुलगी ना?
दोन पोरी आहेत मग.
कोण कोण म्हणतो मला?
भावाला काय काण.
हा हा तर लहान आहे मुलगा झाला ना त्यांना आता.
हो का.
पहिले दोन पोरी होत्या ना आता मुलगा झाला तुम्ही ग दुकान घेतली क ते-
हा जे्वायला आलो होत ना तेव्हा काकू सांगत हो त्या म्ह दुसरी पोरगीत झाली म्हणून. मग त्याच्यानंतर आता पोररग झाला का?
झालंन पोरग.
हम्म
पोरग आत हुन चार पाच महिन्यात झालं पोरग लागे.
काय डिवटि ला?
हा इंजिनियर येत. चांगलं एक दीड लाख पेमेंट आहे तेन्ह-
नाही ना.
इंजिनीर दीड लाख पेमेंट आहे.
कोनते इंजिनिअर?
अ इलेक्ट्रॉनिक नाही इलेक्ट्रॉनिक नाही ते मॅकॅनिकल म- प्रदीप भाऊजी म दे र इलक्ट्रॉनिक अ मॅकनिकल
ले पण का
अ फिल्ड चांगली ना
हा
इथच राहते ना ती फिल्डचे संभाजीनगरला डीवट्या आहे ना ते याच आय टीच्या आहे बाहेर पुण्याला.
हा मग ते आमच्या बायला तेच करायचं आयटी आयटी इंजिनियर करायचं म्हणतय.
मग आयटी च आयटी स्कोप आहे पेमेंट भी ज- आता फक्त एवढे आयटी वाले संभाजीनगरला नाही.
पुण्यालाय
पुण्याला येत्या डिवट्या पुण्याला जावं लागतं बाहेर. पण मग आयटी मध्ये ना पेमेंट पेमेंट जास्त-
त्याच्यावरच आहे ना सगळं हे आय चालणार आहे ना- कूडा आ
आय टी मध्ये ना पेमेंट जादा आहे.
य चालणार आहे ना त्याच्यामुळे आयटी इंजिनियरच केलेलं आहे चांगलं राहत.
हा पेमेंट बि लगे दीडच्याच वरती पल- आता आता येईल. क्ट्रॉनिक आणि मॅकॅनिकल आणि गेले सारे
ते पॉलिटेक्निक मध्ये होत ते
आता नाही करू राहिले लोक आता लोक डायरेक्ट चांगले टक्कवारी पडल्यातीच घेत
आता मोबाईलवर सर्च केल्यावर दिसत नाव्हतवाज कोण त्या याच्यात काय कोणाला किती पेमेंट पडतं काय पडतं त्यानुसार लोक आता जॉब करू राहिले अस
म लोक आता पेमेंट जबत करणच लागतो ना मग कमी याच्यावर
कोणत्याच्या हा कोणत्या या्याच्यात जास्त पगार आहे त्या फिल्डमध्येध्ये जातानाका जास्त जे एकदम स्ट्रॉग शिकणार आहे ते
आता ते तेच ना मग घासणं सगळीकडेच लागतं मग पेमेंट वालाच घ्यायचं ना
आणि आपल्या काळात समजा कोणती जॉब करा काय का हा कराचं म्हणून करा या ना पॉलिटेक्निक घेतलं का आपण बी तेच घेऊ एकमेकाच बघून घ्यायचे
आपल्या वेळेस सायन्स बी नव्हतं हे इंग्लिश बी नव्हत पाचवीला गेल्या रे बीसिडी आली
एवढं डेव्हलपमेंट म्ह
ए बी सीडी बी नव्हती ना पाचवीला गेल्यावर आली
आलार इंग्लिश विषय होता
तेव्हा कुढे एवढं शिक्षणात होतं माय आ
ह आता अडीच वाट
आता पसतयेत आपण गम केला असत म्हणत
ह हा
काय कर आता काय करून बसता पराला शिक ग ह
आता जे आपण नाही केलं ते को
होरच झाले पाहिजे आता काही
आपल्याला ना पाठबर ये नाहीय ना
हम्म आपल्या वेळेस काही नव्हतं
आता आयना पुढं हे करावं लागतं त्याव पोरं पुढं चालले असं येते का मग
हा
त्यां पुढं पुढं करा. पुढं पुढं करा. नाही बाई पोरगे भाऊ हे कर भाऊ. ते कर भाऊ.
हम्म.
तवा ते करत्या. काही काही मनाचे राहत्या.
होव मनाचे करत्या बाई काही काही. काही काहीला गंज वरळन लागतं.
त्यांना सांगाला. नाही भाऊ हे नाही ते कर. ते नाही ते कर.
हम्म. काही काही ना. टॅलेंटेडच राहत्या पहिल्यापासूनच.
आता माझा एकच कॉल होईन बरं का?
हाव.
एकच करते आता.
हा हा. आता एक करा.
हम्म झाले का? तुमचे पिको फॉल.
नाही ना ते काय होतेय. कानान लावलं का मंग ते जमूनही राहिल. आवाज नाही येउ राहिला नं तेचा.
नाला खशवर
स्पीकर आ आणच नाहीये